हा नमस्कार कसे आहात? काय नाही बसली आहे बघा तुम्ही
आम्ही मी पिशव्या शिवलंय.
पिशव्या शिवायला हो काय म
हा गारमेंटच घेते हा झाला की तुमच झालं
माझा नाही अजून आता साडेचार पाच ला
हा हा पाऊस
पाऊस भरपूर आहे इकडे तुमच्याकडे?
आमच्याकडं थोडं पडालय बघ आता. नऊ त सकाळपास न आता चालू झाले.
हम्म आमच्याकडन सकाळपासून आहेच. सेल ला नाही गेले दुकानात असल्यामुळे सेल ला कुठे बाहेर जात येत नाही.
हा हा हा कशाच दुकान आहे?
कपड्यातच आहे माझं.
हाय काय हा हा ह् म तुम्ही सेल लावत नाही काय.
मी लावते कि सेल आता अ श्रावण महिन्याच्या ह्याच्यावर लावायचं मर्तावर मान्सून ऑफर.
माणस हा हा हा हा चालतय कि.
काय म आणि
आणि काय काय हे आहे की घरातन बसून ऑनलाईन कामं.
हा.
पिशव्या शिवायच चालूच आहे.
हंम.
तुम्ही काय करता?
माझं दुकान आहे.
म- म्हणजे दिवसभर दुकानातच असता? हा ह ह ह म कामगार ते नाही दुकानात का तुमीच हडल कर
नाही नाही मीच हॅनडल करते सगळ.
हा हा हा मोठा आहे का दुकान मग.
एवढं पण नाही म्हणजे आहे पण एवढं नाही मोठ.
हा हा हा.
एवढच रेग्युलर म्हणजे कस्टमर होत्यात. गाव भागातच आहे ना.
गावभाग हा गाव भागात असल्यामुळे होतात. हम्म!
स्टेशनरी आणि कपड्याच धुनी पण आहे नाही, त्या
स्टेशनरी पण ठेवता होय हा हा. ह मग कुठून माल मागवता तुम्ही?
मी इकडं गांधीनगर.
कपड्यांचं.
हा कपड्यांच स्टेशनरी पण तिथूनच भरते. गांधीनगरच हा‌. तिथे कसं, स्वस्त भेटते ना थोडं. हा ज्वेलरी तेच की स्टेशनरी म्हणजे, हा ज्वेलरी ते स्टेशनर म तेच
म्हणजे हेवी तेन ठेवता का काय ज्वेलरी?
हेवी नाही जास्त ठेवत, कारण हेवी असं एवढं कसं गाव भागात असल्यामुळे एवढे हेवी महाग कोण घ्यायला बघत नाही आता कसं अ म्हणजे किमती वाढलात सगळ्यांच्या ओ. त्यामुळं हा. हेवी जास्त कस बघत नाहीत शंभर, दिडशे. ते दोनशे असच जास्त. हा तेवढंच जास्त नाही लई जर पार्टी मोठी असली, म्हणजे अ गोसाव्यांची म्हणा, किंवा ते हे अम्म काय म्हणतात? अशा मोठ्या मोठ्या पार्ट्या असतात क नाय, त्या तेवढ्या घेत्यात म पाचशे हजार च्या अशा घेत्यात‌. हा
हा, होय, त्यांना काय पैशाची काय हे नसत्या त्याज्या
हा, त्यामुळ तिनी घेत्यात.
त्यानी घेतात, हा म खूप, म्हणजे मोठा आहे सिटी काय ये?
हो सिटी मोठी हाय आमची इकड, हो हो, सिटी मोठी हाय. हॅलो,
हा,
तुम्ही कुठे हाय, हा, तुमची सिटी कशी आहे? मी पण तिथलीच हाय, हा, हो.
तिथलीच हाय काय, हा
हो हो.
हम्म, छान हाय, तिथं पण सेल भरपूर लागत्यात. कपड्यांचे तेन आता, हम्म होय. म तुम्ही मुंबई तन, का मोल माल आणत नाय असं स्टेशनरी ते म्हणा ज्वेलरी, हे तेन सगळं
आ जाय चं यायच लय अवघड पडतय नय.
पण एकदा हा, पण एकदा जाऊन आल की, त्यांनी ऑनलाईन घालतात ना, अस ऑर्डर.
पण तिथलं कोण असं ओळखीचं नाहीये ओ, एवढ्य ह्याच मुंबईकडच्या साईडच, ओळखीच कोण असायला पाहिजे ना तस
हा हा हा, होय, त बरं पडतय जरा ओळखी असल्या की
हा ओळखी असल्या की कसं माझी कस इथं गांधीनगर, इचलकरंजी मध्ये ओळखीच्या हाईत ना त्यामुळ म तिथून घेते मी, इचलकरंजी मधन पण माल घेते. पण कसं होतय, ओळखी पाहिजे बघा, ओळखी शिवाय काय चालत नाही.
हा म इचलकरंजी मधून तुम्हाला होलसेल मध्ये मिळतय.
होय होलसेलमध्ये मिळतय की
हा हा हा म बरं हाय.
आता सेल लागतय क नय
हा
तिथंच जाऊन त्यांना सांगायचं, आम अससं दुकान आहे आणि मला होलसेल पाहिजेल. म तिनी आता दोनशे ची साडी लावलेली अस त तिनी हा, दोनशेची साडी लावलेली, शंभरला, एकशे वीस ला, अशी प्रोडक्ट कर तयार करतात मला
हा हा हा हा
ह म ती मी कितिला पण विकू शकतेय हा म मी विकू शकतेय ना.
हा होय हम्म बरं पडतय तस
हो.
हं चल हम्म काय नाय बघा मुलं तुम्हाला
कसलं गार्मेंट आहे तुमचं
गारमेट नाही माझं मी म्हणजे गावात आहे गारमेंटम. तिथून मग पिशव्या ते नाही येतात शिवायला ते पिशव्या घेऊन आले मी.
पिशव्या शिवताय वय.
हा आता ते का मोदी सरकारन काहीतरी. एका रेशन कार्ड ला एक साडी देणार आहे म्हणे.
होय आमचं कसं रेशन कार्ड अजून झालेलं नाही आहे. कारण अजून केलेलं नाही आता करायचं हाय बुकिंग.
हा मग ते एका एका रेशन कार्ड ला एक साडी देतात ते मग तेजेवण. साडी घालून देण्यासाठी म्हणून एक म्हणजे पिशव्या शिवाय. ते पिशव्या हे देणार आहेत मग ते पिशव्या आल्यात शिवायला आता. हा म ते पिशव्या शिवाल लागली ती.
म असे विकत देताय काय.
विकत नाही ते आता ते गारमेंट वाले पण त्यांनी. येणार तिकड कुठन आण तिथनच येणार ते नाही मग ते रेशन कार्ड कडनच येणार आहेत. ते पिशव्या असं विकायला नाही येत.
म्हणजे वीक. कायला म्हणजे कस आता पॅर कॅरेबकच्या पिशव्या बंद झाल्यात ना.
हा ह तस म्हणालाय होय ह तश का नाही हे कापडी टाईप कापडे आहेत पिशव्या.
कापडी येत होय.
हा मग म्हणजे तुम्हाला ते साडी ते घालून द्यायला असं म्हणलंय काय.
हा साडी ज्वेलरी म्हणा. हा आपलं लेडीज म्हणा.
कॅरीबॅग पूर्ण बंद झाले.
होय म्हणून तर.
मंग अवघड आहे.
कुठे कुठे चालू आहे कुठे कुठे चालू आहे अजून. पण कधी काय धाड टाकली बिकली म्हणजे काय करायच.
हा होय ते अवघड होतंय मग सगळ. पकडलं गेलं की आणि.
हा दंड भरात दंड जवळ जवळ. जास्त आहे हो दोन तीन हजार रुपये त्यामुळे होय. माझ्याकडे आहे कॅरी बॅगच्या पण कस मी जास्त जर. लईच हे असलं तरच मी प्रोडक्ट असलं तरच देेते नाही तर देत नाही मी.
देत नाही हां होय. आता इचलकरंजी मुळं ऑनलाईन सारख. करताना पण त्यां सांगतात कॅरीबॅग स सोबत. घेऊन या आमच्याकडे मिळणार नाही मग ते सांगतात.
हो म्हण गेली. काय मनी विशेष काय.
शेष आज काय नाही पावसाळ्या जरा फिरायला पण कुठे गेला नाही.
फिरायला आता जाणार आहे बघा इकड. ह्यला अ श्रावण महिन्यात जाणार आहे इकडं गगन गगनगिरी गगन बावडा.
ग गगनगिरीला हां हां
हां तिथं महादेवाचं मंदिर आहे तिथं जायचंय आता. तिथं ट्रीप काढायची.
हां मग ते एकच करणार काय आणि कुठलं स्थळ करणार आहे.
आणि करायचं की तिकडं पन्हाळा, जोतीबा सगळंच करणार आहे तिकडचं. तिकडचा भाग सगळा करणार आहे बावड्याकडचा भाग सगळा.
सगळा हां पण पण पन्हाळा, जोतिबा पण छान असं आणि ह्या दिवसात छान ह दिवसात छान वाटतंय फिरायला.
हम्म म्हणूनच करायचा इकडचा भाग असते आम्ही पन्हाळ्याला पण आता हे गगनगिरी गगन बावडा आता हे नवीन झाले काय तर महादेवाचं मंदिर आणि अ केंद्र झाले स्वामी समर्थांच तिथे त्यामुळं
केंद्र झालंय?
गगनगिरी गगनगिरी
गगनगिरीला हां हां हां ते स्वामी समर्थच केंद्र झालंय व्हय तिथं?
हां झाले नवीन झाले जवळजवळ सहा सात महिने काय तरी झाले. हां सात सात महिने झाले काहीतरी चालू आहे तिथं. मठ छान झालंय तिथं.
हम्म जाऊन यावं मग एकदा कधी तर.
हो बघून येच.
हम्म आणि ते मेहयला घे जात नाही का तिकडे कागलला कागल साईड ला ते वॉटर पार्क, वॉटर पार्क. नाही काय तिथं पण छान आहे बघा गेला तर जाऊन होय छान आहे तिथं पण. तित खरं का संध्याकाळ हां कागल पाझर तलाव
ठीक ठीके आहे जाऊन बघून येईल कि ओ.
हां तेच की आणि ह्या दिवसात छान असतं नाही. तर वातावरण पण तिकडं सगळं ऊन नसते काय नसते त्याच्यामुळे छान वाटते. उन्हात कुठे जायचं नको ते. हम्म
मग काय चहा बरोबर काय भजी भिजी काय झाली काय नाही या दिवसात?
अम् भज्जी झाल्या की. कालच झाल्या, तुमची?
हम् आमची नाही आमची, तब्येत आता अजून काही साथ नाही, त्यामुळे अजून तरी काही नाही.
अजून तरी काही नाही, हो वाट वातावरणामुळे तब्येत बिघडलीय सगळ्यांची. सर्दी, खोकला
काम माझं झालंय, त्यामुळे आता लगेच काय नाही. अजून अजून मीच रीकव्हर झाले नाही. त्यामुळं केल्यानंतर ना मग करायचं मग आपलं आपण केलं की ते हात गबसते.
ग बसत नाही होय होय आणि करायला पण आपण पण चांगलं पाहिजे कि
व्हय
हम्म हे दरोजच सैपाक करू पर्यंतच हे होतंय तेच की मुलं मोठी आहे तुमची?
नाही, नाही, एकच मुलगा आहे सात वर्षांचा.
लहान आहे की मग अजून
हो, लहान आहे पहिलीलाच आहे इथेच घातलंय.
हा हा हा हा हा हा हा.
मग तुमचं काय काय विशेष? काय नाही का संध्याकाळच काय विशेष नवीन?
संध्याकाळचं काय बघायचं, आता काय काय मेनू असले तर सांगा तुम्ही, मगं ट्राय करून बघायचं मग
हम्. नवीन काय फ्लावरचंच करायचं, फ्लावरचं तुम्हाला बोलली काय नाही, फ्लावर्सच करून बघा की संध्याकाळी पाच- सहा वाजता हा
होय, चाललेल की.
फ्लाँवर अवेलेबल असेलच की, काय नाही आहे फ्लाँवर हा
तुमच्या तिथं कसं बाजार भरत असेल?
होय, भरतोय की.
हा, कुठल्याच दिवशी असतय बाजार मग?
मंगळवारी, शुक्रवारी. हॅलो‌?
मग बाजार मिळतो मग. तेवढा असतोय, हा हा हा.
तेच फ्लावर जर असलं, तर फ्लावरचं ते करून बघा चहासोबत.
हा, करून बघते की, संध्याकाळी तेच करून बघते आता. तुम्ही काय करणार आहे मग?
आता बघू संध्याकाळी जाऊन दुकान बंद करायचं आणि मग तिं तिथनं पुढं ठरवायचं. आणि मग करायचं, हा केवढ्या वेळ दहा वाजता, कधी कधी पावसाचं वातावरण असतंय, त्यामुळे जरा लवकरच करतोय नऊ ला आता.
हा हा हा हा, होय. दस हजार काही पोस पडाय लागलेत.
हा, दुकानापासून घराचा तर जरा लांब आहे ना, मग त्यामुळे जरासं नऊलाच बंद करून जाते.